हॅलो, हां आवाज येतोय ना? तुमचा आवाज ब्रेक होतोय रेंज मध्ये या. बाहेर येवून बोला वाटल्यास्त.
एक मिनिट थांबा, बाहेर जाते मी.
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं, तुमचा आवाज आत्ता याय- लागला व्यवस्थित.
वातावरण पण इकडं खराब झालंय ना, पावसाचं वातावरण चालू हाय.
हा, आता व्यव स्थित आवाज येतोय मगाशी कट-कट होत होता आवाज, हा आता व्यवस्थित आवाज येतोय म्हणलं. तुम्हाला येतय ऐकायला? हॅलो.
हॅलो, हॅलो?
हा येतोय आवाज बोला की, हा आवाज येतोय मला बोला.
जरा पावसाचं वातावरण हाय ना त्यामुळे झालं, हा रेंज प्रॉब्लेम आहे. हा. झालं का जेवण?
काय म्हणते? होय झालं बघा, तुमचं बरं हे सगळं?
होय-होय आमचं सगळं बरं हाय. तुम्ही?
मी पण बरी हे बघा, पाडव्याचा सण कसा झाला?
हो एकदम छान, व्यवस्थित अगदी. इकडं काय जरा महारा ष्ट्रात जरा वेगळ्या पद्धतीने असतो, गोड-धोड एकदम गावाकडची पद्धती सारखं असतं ना इकडं.
पद्धत, कशी करत्यात तुमच्या इथे गुडी उभी?
गुढी म्हणजे आमच्याकडं, म्हणजे आता माहेरी आमच्या वेगळे असायच्या इकडे ह्या बाजूला सांगली जरा वेगळी म्हणजे लिंबोनीच्या पानात लिंबोणीच्या पानाचा ढापा आणायचा, मग ते साखर आणि लिंबोणीच्या जी फूल असतात. त्या फुलांच मिक्स करायच दोन्ही आणि त्याच वाटण. करायच हिकड तस करत नाही हिकड आपल शेवयांची खीर करतात. आणि खीर करून दाखवतात आणि आमच्या तिकडचा आपला कसा पुरणपोळीचा नैवेद्य परत ती कडुलिंबाच्या पानां ची फुल आणि साखर हे मिक्स करून ह्याचा नेवैद्य दाखवतात हां ह्या बाजूला इकड तस कोण दाखवतच गुढी उभा करायची म्हणजे काठी आपली जेवढ्या घराची उंची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी उंच काठी घ्यायची. की पहिला पुसून वगैरे हळदकुंकु वगैरे लावून त्याची पण पहिला पूजा करून घ्या. नंतर कडुलिंबाचा पाला जो असतो तो सगळा बांधून घ्यायचा त्याला एक पाच प्रकारे. पाच प्रकारे हळदी कुंकाची त्याला बोटे ओढायची. म्हणजे पहिला आधी कस साडी कंपल्सरी लावत होते. आता जरा शिवाजी महाराजांच्या मुळ जरास झेंडा किंवा भगव वस्त्र. हे जरा जास्त लावण हां जरासा जोर आहे आता सगळ्यांचा.
हो आता जरा नवीन ट्रेड पण आल्यात ना तर रेडीमेड साडा पण भेटतात गुढीसाठी.
हा ते पण आहेत पण शक्यतो आमच्या इकडे तर जास्त आज सगळीकडे भगवच होत. म्हणजे भगवे ब्लाउज पीस अस झेंडे ते साड्या जे आहेत ते जरा जरास कमी झालय म्हणजे सिटीमध्ये ते जास्त झाल्यामुळ. हा दिवसभर गुढी उभा करायची परत दुपारी नैवेद्य दाखवायचा नारळ वगैरे फोडायचा.
उभ करायच प्रत्येक गावची पद्धत वेगळी म्हंटल हां म्हंटल प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते.
हा प्रत्येका प्रत्येकाची वेगळी.
वेगवेगळी असते हा ना. बाकी पाऊस येतोय का तुमच्या इकड? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा म्हटल पा पाऊस येतोय का तुमच्या इथ?
हो जरासा बारीक चालू आहे पाऊस तिकड आहे का पाऊस?
नाही नाही इकडे नाहीये वातावरण फक्त गार आहे पण पाऊस काय पडत नाही. फक्त बस
हॅलो हा बोला की
आवाज परत गेला होता का?
हां आवाज सारखा चालूच आहे ते आज जरा रेंज प्रॉब्लेम आहेच त्यामुळे जरा चालू आहे. सारख हा आणि कसय. म्हंटल तर आमच्या गावाकडच्या लोकांना जरासा वेळ असतो. त्यामुळे जरा रिलॅक्स मध्ये निवांत असतात. चालू जरा सिटीमध्ये धावपळ
गडबड असते आणि तेवढ जेवढ्या घराच्या एवढ उंच एवढ गुडीपण कोण उभ करत नाही. म्हणजे घर छोटी छोटी असतात सिटीमध्ये त्यामुळ गुडी पण छोटी. च गॅलरी एवढच उभ करतात. हॅलो येतोय आवाज?
हो येतोय आता एक नवीन ट्रेंड. पण चालूय ना घरातच एखाद्या स्टूल वर वगैरे तेवढीच आणायची. तयार अखंड पूर्ण रेडीमेंटच गुढी मिळते. हां मग तर कामच झाल आणि घरातच आपल करायच. ते वडाच्या झाडाला फिऱ्या कशा मारतात त्या पद्धतीनं एक.
पूर सणांचं तसंचे आता. वटपौर्णिमेच तर काय घरातच चित्र काढतात. आणि त्यालाच हे करतात.
हा तेच की, एखादा ढापजरी असला तरी वाच. पण इकडं तसं नाही. इकडं खुरपून काढायचं झाड पहिला. त्या झाडाला अगदी व्यवस्थित पारंपरिक पद्धतीन नुसार सगळ व्यवस्थित हे करायचं असंय. हा इकडच्या
प्रत्येक भागात. अजून गावाकडे आहेत त्या पद्धती. त्यानुसार होतय. सिटीमध्ये एवढं काही विचार करत नाही. जस आहे तस ऍडजस्ट करत्यात. हॅलो. हॅलो. हा येतो येतो. येतोय आवाज.
सिटीमध्येध्ये कसं लेडीज पण जॉबला जाणार असतात हो. त्यांना पण म्हणजे काय बोलू शकत नाही आपण जास्त असंय.
हा ना. आणि झाड पण मिळणं कठीणे. मोस्टली काय करतात. अपारमेंट मध्ये राहणारे अ ते जे आप अपार्टमेंट मध्ये असतात ते काय करतात. एक गार्डन मध्ये झाड आणून लावतात छोटसं कुंडीत. झालं मग सगळ्याजणी जाऊन त्यालाच पूजा करून यायची.
त्यालाच. होय आता मी स्टेटस स्टेटस वगैरे बघते ना आता आमच्या मैत्रीणींच. नाशिकला वगैरे ज्या आहेत त्या. तर तेनच तसचे. एखाद्या टेरेस वर जायचंय कुंडीत एखादा आणून रवायचा. पण त्या झाडाला होतोय प्रॉब्लेम होतोना सगळ्यांच्या दोऱ्यांचा.
हा तसचे. झाड छोटस फांन्टी आणि ते दोरा्याच एवढं मोठं रिळकीत
हा म्हणजे अखंड अपार्टमेंट मध्ये एक जण म्हणजे दहा एक झाड असले. तर मग ते जास्त त्या झाडावर लोड होतय ते.
लोड होते. आणि दोरा पण असं आता गावाकडे कस सेपरेट आणतात. इथं कय करतात. एक जणीचं असलं की झालं तुझ दे मला.
हा हा. म्हणजे सगळे सगळं ना आता आपल्या आपल्या सोयीनुसार झालंय हो.
हो सगळे सणवार असे शॉर्टकटचे. गणपती हे. असेही सण सगळे गावाकडेच छान.
म्हणजे रीतीनुसार जस येत ना? त्यानुसार आधी. आता तसं नाही. आता जसं आपल्याला जमल आपल्याला जस वेळ मि मिळेल. त्यानुसार सगळं असतय. आता आजच बघ या गुढीचं टायमिंग काय तर सकाळी सव्वा आठ पर्यंत होतं. म्हणजे सव आट नंतर उभी करायची नाही असं कॅलेंडर मध्ये दिलं होत. पण तसं काही आता होत नाही ना. म्हणजे जे जे खरोखरच लवकर उठ ठून अगदी हे करतात. तेन गुढी राहीली. पण प्रत्येकानच काय तस जमत नाही. की म्हणजे शार्प साडे सातला उ ठून आवरून सव्वा आठ पर्यंत आवरा.
तात तरी लवकर. सिटीतलं तेन शक्यच नाही. एवढं पाचन सहा ला उठायचं. कोण नाही उठत.
हा नाही बरोबरे की होय. तिकड मग ते ह्याच्या पाना विकतच मिळत असतील की. ते लिंबोणीचे असतात.
हो ते दहा रुपयाला फांठा मिळून जातो.
अरे बापरे.
सगळाच. दासऱ्यात पण आंब्याचे पान असतात तेच आपण दहा रुपयाला फांडत. दहा वीस रुपयाला असं भेटतं.
म्हणजे सगळं विकत घेऊन तिथं तुम्हाला अव्लेबल होतंय.
हा विकतच घेऊन करायचं असं काय आपल्यासारखं नाही घरासमोर झाड जाऊन तोडून आणा.
हा आणि आपल्याकडे कसं एक जण आणायला गेलं तर त्याच्या बरोबर येताना दहा जणांचे त्यांनी
घेऊन येतेेत हा इथं तसं काय कोणकोणासाठी एवढा विचार करत नाही. आपलं घेऊन येतात बस.
पण सगळंच विकत म्हटल्यावर जरा अवघड वाटतंय हो हाय ना म्हणजे ज्या हिता आपल्याला अगदी सहज काही न करता म्हणते त्या तिथे विकत घ्यायला.
विकत आणि तशी आमचं पण रिलेशन पण तसं गावाकडे एक मिनिट तुझ्या हाक जरी मारला किंवा बाहेर जरी असेल खूप गप्पा मारतो आपण सिटीत कोणाकडे वेळ नाही आहे शेजारच्या आपल्या घरात आहेत का? हे सुद्धा आपल्याला माहित नसतं अग की गावाला गेलेत का आहेत काही माहित नाही.
हा आता आमची पण पाहुणे तिथं आहेत अगदी आजूबाजूला कुठल्या त्यांनी गावचे आहेत. किंवा त्यांनी येतात कधी जातात कधी काही काही माहित नसते हेनी पण आले का घरात लॉक आणि ते समोरच पण आले तरी पण घरात लॉकच.
तसं थोडं फार महाराष्ट्रीयन जर फॅमिली असेल ऍटलिस्ट थोडं बोलते लहान मुलांमुळे जरा इकडे तिकडे खेळायमुळे जरा ओळखी होतात. पण जर लहान मुलंच नसतील तर मग काय नाही.
काय आहे पण तेवढं बाकी आहे म्हणजे मुलांना एक संध्याकाळच्या टायमिंगला खाली घेऊन यायचं. सगळे जरा मुलं पण व्यवस्थित खेळतात सगळ्यांचे त्यामुळ मैत्री होते. ते ओळख होते ते खरं हाय तिथं.
हा ते तस कंपल्सरी आहे आता रात्री आता मी माझ्या लहान मुलाला घेऊन येते पाच वाजता सात साडेसात पर्यंत खेळायचं जायचं जेवण करायचं आता परत साडेआठ नऊ ला घेऊन आले की दहा साडे दहापर्यंत खेळू यायचं.
हा मग तेच मग त्यामुळे कसं मुलांना पण जरा हलकं वाटतं ना कोंडल्यागच जास्त
होय पण अजून एक प्रॉब्लेम आहे त्याचा मग आता कुठे गावाला गेलं की प्रॉब्लेम येतो मग खाली
हां हॅलो, हॅलो
हा येतो का आवाज यायला लागला.
हा मग म्हटलं तर एक तर प्रॉब्लेम आहे की जर मग अशी सवय असली तर मग गावाला गेलं की अवघडहून बसते. मग त्यावेेळेस खेळायला कोण नाही मग नवीन फ्रेंड्स होऊ शकत नाही थोड्या दिवसासाठी गेलं कि
हा आणि लगेच त्यांना
सगळ्यांना जवळ करायला लहान मुलांना पण जरा आवघड जाते ना.
जातय हो हो तेवढं आहे. कधी कधी असं वाटतंय का गाव हां जेवण झालं जेवण करूनच खाली आले म्हटलं फोन करूयात. कश्या आहेत बघावं चालेल मग करा परत निवांत असताना बाय